आवाज येते का?
आयला फरक आहे का रे मी एवढाच कॉल केला ऐकून मग कॉल नाही उचारला तिककून लगे
तो केलाय काम तुम्हाला तर दिसला नाही. त्या त्या वरून केलाय का?
मग काय
मग मला मी दुसरं पाहत होते ना. मी दुसरं पाहत होते मला वाटल त साधा कॉल केला होता आम्ही. दुसरी कडे म होते ना.
बरोबरच म
मग मी आता ना गेलो होती गावात दळण घेऊन गेलते. आता एवढ्यात आली घरी.
पाणी पाऊस- पाणी पाऊस सुुट्टी नाही झाल आजुन.
आता उघाडलाय जरासा. मग आता हा
आमच्याकडे नाही बा उघडेल. आमच्याकडे सारखे जेवढा उघाडला होता तेवढेच. उघाडला तेवढेच काटकसर काढून धरला आता त्यान दडका. उघडायचा च नाही त्या आता आज काही उघडत नाही पाणी
जास्त लावली ना
झाडा जास्त आहे गावाला तुमच्या.
आ
झाड जास्त आहे गावाला तुमच्या म्हणून जास्त पाणी येतोय.
तेच तर आमच्याकडे झाडी जास्त
हा
त्याच्यामुळेलाय पाण्याचा प्रमाण वाढेल राहतो.
हम्म. लाइटी नचा प्रॉब्लेम आहे ना मग.
लाईटच नाही. साऱ्या सकाळपासून लाईट सारखी जात ते येते जाते. दोन मिनिट वारा च जास्त हे तर ती लाईट काय टिकणार हे.
हा सुट्टी नाही झाली का अजून?
नाही ना झाली अजून. आम्ही दोन दिवस झालो बसतोय वाटपात साहित्य येणार हे.
हा.
सुट्टीच्या टाईमिंगच फोन येतय येते बर का गाडी, येते बर का गाडी़, त्या गाडी ने पार वै ताग आणला. पण गाडी काही पोहोच ना आमच्याकड.
हम येईल येईल हळू हळू
रस्ताय खराब हे ना ना मध्ये.
हम
त्याच्यामुळे गाडी ही येत नही. म काय आज. आज कायची भाजी बनवणार आहे?
आज ना आज बनवेल काहीतरी अजून काही नाही म्हणजे करेल काय
नाही मग, नाही तर मग जेवाया म्हणे.
हा जेवायाला. हा म या जेवायला. बणू काहीतरी तुम्ही जे खाशाल ते.
हा पण आवडेल ते, पण तुमच्याकडे भाजी काय बनवणार आहे ते सांगा?
हो. बनवेल कायतरी शेवभाजी नाहीतर मंग
शेवभाजी नाही रानातल्या भाज्या पाहिजे आम्हाला शेवभाजी काय हॉटेलच हॉटेलच खाऊ खाऊनय आलंय आम्हाले
मग रान भाज्या मंग आता रान, आमच्याक इकडं भाजी भेटत नाही ना.
मार्केट मध्ये भेटते तर आणायचे ना,
मार्केट मधी भेटते पण मग आता या पाऊसामुळे जाता येत नाही गोटी लावणे मग तर तुमच्याक हाय हे भेटती तुमच्याक तर तुम्ही घेऊन येते नाही,
कामही लै टाईमच भेठना, मग म्हणलं आज तुम्ही आमं कार्यक्रम केला असता जेव्हा येतो मग आलो असतो आम्ही.
ह मग आता तुम्हाला इरान भाज्यास लागत्या या मग जाईल उद्या घोटीला आणायान
मग उद्या जेवाय यायचा असं?
हा मग जेवयास उद्या यायचा, आता गेल्या असते पण मग आता टाइम नाही राहिला ना जायला. नाही तर मग आता गेलं असते मी गोटीला पण मग आता जायल उद्या सकाळीच
असं हाय का? अच्छ, नऊ दय न आवजी. चोवीस तारखेलाच येतो ना काय म्हण बर्थडे एक वनचा,
बर्डे हा बर्डे हाय.
आणि मग.
डे आहे पोरीचा. म पोरीचा बड्डे आहे ना. अ...
अहं म्हणलं मग, तवाच येतो ना उद्या येण्याऐवजी.
हा मग या बड्डेलाच.
मग काय तर मग, आज येरीच त्रास द्यायचा तुम्हाले.
हा मंग यवा बड्डेलाच मग जाईल मी. तिला मग, येईल घेऊन काही तरी
पण ते काय हॉटेलच नाही आणायचा रानबा जालीय पाहिजेल
ते हा घोटीला रान भाजी भेटती ना. आणि काय नाही.
नाहीता मग खेकडाचा रस्सा केला तरी चालल.
हा मंग खीकडी घेऊन येईल. इकडं भेटती नाही पण मगं, इकतच आणाय लागतील ना घोटीला.
कत्रिकही घ्यायच्या वळाला दरायला लावायचं.
मग इकड धरायला जायला कोण मग वाघ येतोय ना.
हा वाज वाकायचंय एवढ्या लवकर येतय काय?
मग नाही एवढ्याला लवकर नाही या पण मग बर शिंड आहे. राग येतो ना मग बा एक वाघ हिडता हिंडता खेकडी पाहता पाहता,
ह एवढं बिझी. ते आता पाणी चालू आहे एकदम मस्त लवकर खेकडे भेटतील, एवढं बारा एक वाजवत होते.
पण मग आणि एक दिवसच वाघा आला होता इकडं घराच्या मागा आमच्या दोन तीन वाघ होतं.
आमच्याकडं जंगल ये. आमच्या वाघ नाही नजर पडत आणि, तुम्हाला बर तिकडं हे.
मग येतोय. येतोय वाघ नाहीत आता ना एखा दिवशी फोटूचच काढून ठेईल मी.
असंय का?
हा मग फोटू काढून ठेवला का म्हणजे मग बरोबर तुम्हाल विश्वास पटल ना? खरंच वाघ आलता का?
अच्छा! फोटू काढून पाठवा आम्हाले. खरच वाघ येतोय का तुमच्या कड हम्म.
आम्ही म्हणजे घराच्या बाहेर नाही निघ ती पण व वरुन असं दिसतय ना?
हा हा.
खिडक्यांमधून वरून दिसते आहे जरा डबल च घर आहे ना त्याच्यावर जायचं. त खिडकीतून दिसतो वा
बरय ना? नाही. आमच्याकड नाही बाबा वाघ.
तुम्ही पायलाय?
आम्ही. आम्ही दररोज वाघाची वाट पाहतोय त काही वाघच भेटना धरायला. आम्ही तर म्हणतोय धरून ठिऊ पण तो वाग - वागच भेटणा आम्हाला धरायला.
हम्म तुम्ही हिणती नाही रात्रीचीन कसा काय दिसल?
हिंडत नाही म्हणजे आम्ही दररोज रानभाज्या आणयला जातय आमच्या नजरच पडत नाही ते काय?
हा. हो तुम्हाले नसेल दिसला.
एकच दिवस दिसला होता. पण काही तो वी गेला पळून.
हा.
मंग दे पण उदय राहन भाजे आण तुम्हाला रोज तेच आता मग उदेग ना? रानभाजी आणाय जायच.
आता जवर पाऊस चालू आहे.
हा.
गणपती गणपती नवरत्नपर्यंत दररोज एक ना एक भाजी रानातली आणायचीच.
हम्म.
आता आवने झालो काही काम नाही अजून आवने आल्या नाही.
हा.
मग काय इकत्रि भाज्या घेण्या पेक्षा इकडं जाऊन घ्यायच्या.
हम्म चीचुरडा आली का?
घरच्या फोन वर फोन लावन - -
ची चुरड आली का नाही?
हॅलो!
ची चुरड हाय का?
चिसुरडा एवढ्या लवकर कुठं चिसुरडा तुला राना रानातले भाज्या तरी माहित आहेत का तुम्हाले?
नाही ना माहित आम आम्हाला इकडं काहीच नाही माहित.
ती चायची चायची बागी राहते पण. ती कशी राहते ते नाही माहीत पाहायला अजून.
ते त्याच्यामुळे इकडे आहे ना आता सायची बाजी नाही माहिती एक काम कर उद्या कई काही काम नसल तुम्हाला तर या.
आ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
मग येतो मंग.
उद्या खाई उद्या कर तूला सायची भाजी घेऊन येतो पर्देची घेऊन येतो. खुडायला हा ये .
वाग नाही ना एक पण.
वाघच नाही आम्ही बराच वाघ पकडाय पायाला पुम पाहत येतो ना आम्हाला वागच भेटत नाही.
अम्म. मंग जावं मंग काय आता.
उद्या काय यावं राहनबाजे खुडयाला जाऊ आप
हा हा.
चि चुरडाची भाजी एवढ्या लवकर नाही भेटत.
मग ती कवा भेटेल?
अजून टाईम आहे गणपती मध्ये भेटल.
मिळल
ती शोरडा नाय एवढं लवकर भेटत.
झाडा असतील तर राहू द्या मंग.
झाडा लावायला घेऊन जाई ना आता उठून.
हा म झाडं नियायला येईल ना.
उद्या काय बाजी खुडायला गेल ना रानात लई भेटत आहे ती कुपटून लावाय नी याची. मग पावसाळी जगून जाते ती.
हा चालेल ना घेऊन ये.
मी एकाची भाजी खाललय का?
नाही खाली.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
तुम्ही ऐ खालली का नाही ती नाही खायल.
हम्म बोखरीची.
हा ती खाली.
चांगलंय म.
हां.
नंतर म अजून का लय भाजी आहे की. कोंबड्याची बाजी भेटते.
हा हा ती नाय
आताय ना उद्या पाणी नसला ना कमी आज जास्त पाऊस आहे उद्या कमी पाऊस असला तर या. रान्यात जाऊ आपण रानबाग जाऊ रिक्षायानी.
हा चालेल दोन-तीन जणी घेऊन येते मला अजून इकडं तेनली खायची आहे ना भाजी. ह
हा हा
पण ते म्हणत होते मला घेऊन येते. मग मग जाऊ.
चालेल
हम्
मग. मग आली का लाईट? का नाही अजून?
लाईट नाही लय पाऊस चालूय तुफान.
हा ना या पावसाने काय मनावर घेतला एवढा.
पुरा अठ्ठेचाळीस तास सांगितलय म्हणतेत.
ते बर आहे, पण किती दिवस सांगितल.
अठठेचाळीस तास.
आठेच्याळीस तास. पण त्याच्या पुढ न ये ना पण. का आहे?
नाही पुढ नाही आहे. पण अठ्ठेचाळीस तास म्हणजे कमी झाला आणि तोह वरून असा सुका सारखा होतो सुकलाय
हा
आर बर आता कॉल कट कर आता. दहा एक ते चाळीस झाला. मायनस मध्ये जाईल नाही तर,
हा
ह